काय नाय.
न आ.
हा इन बाई लईच खोकला आला अन लगे आवाज बसला.
हाव काय? खोकला झाला काय तुम्हाला पण घ्यायचंय, आणि ते श शिवानीनं घ्यायचंय का?
हा तिला बि यायचं, तुम्ही तुमचा बाबा असतेत गेला नाही का दिवाळीला?
गेलतो ना आम्ही तिथून ना फटाके आणले, ते रोज फटाके काढून ना वाजू राहिले ठणठणठण, आणि एका
अ एका जळून गेला, हा का बई अवघडच राह त बाई त्याचं फटाक्याचं, मया पोडीचं यका अ स्वराचं ना अ हात जळून गेला ते फटाक्यानं आणि आज अ य ड्रेस पण जळाला, काय करताय म्हण सगळी?
करताय म्हणता मी?
काय नाही.
काय नि.
दूध घेयला या
दूध घेयला माय.
बाई येना आता.
आणला का? खोकला झाला नव्ह का, अरे वा काकू आम्ही लय मस्त स्वच्छ दूध करू आता, बाई तुम्ही अशे कर त्या पाय ग आमचं स्वच्छ दुध रा तुम्हालाच त्यो कॅन आणल्या आणल्या बर बर टेकिल्या बरं बरं
बदा बदा बदा पाणी टाकत्या त्याच्यात अन काय.
काही बी बोलत्या, काही बी बोलून चालतं का गडया? हा जाऊन द्या सोडा ते लागलच नका आणू. अ तुम्ही त्या मंदाबाईकडं जा ना, तुम्ही कोण बाई ए?
हा का? हा त्या
आलती मी.
ठीक आहे ठेव.